हो! अगं यांची कंप्लेंट करताना वेळ पुरणार नाही आपल्याला.
आमारी टॉपिक आहे आपलेला. काल तर काय झालं ते का ह्यांचा फोन आला मी खाली घेते एक जणीला माझ्या मोबाईलवर मी ऑटो बुक करून दिलताना. तर ते सांगायला गेल ते नंबर गाडी वगरे मग, फोन आला मला म्हणतात कुठे फिरते म्हणटलं नाही कुठेच नाही. खाली आले मला म्हणतात का खाली का आलीय. का गं, करमत नाही का तुला आठवल येते का तर मी का स म्हणलं हो! ठेवा फोन त रिक्षावालाच फोन येत. हे बला क सुत. अरे बाबरे ब बोलायला सुद्धा टाईम आहे म्हटलं नाहीय टाईम म्हटलं ठेवा पटक त्याला एवढं कसत झालं त्यांनी ठेवला फो अ मग काय तर आणि मग हना. कायळ की आहे. ठीक आहे हे नाही मी फोनच नाही करत आता स्वतःहन जाऊ दे तिकडं, एअरवे म्हटलं तुम्हाला कुठे टाइम असतं फोनच बघत बसताना. हा आता मी तरी कशाला क
रिंग म जर तू उचल असला ना फोन मग कुठ कुठे होतीस आणि तुम्हाला तुला तर कुठे काय काम असतं. आणि मग फोन का नाही ला अरे असं थोडीच आहे, माणूस आत बाहेर बाथरूम मध्ये इकडे तिकडे कुठे चोवीस तास खोल पाठीमागे लावून फिरणार आहे आपण.
हो बाई फोन तर म डायरेक्ट च म्हणणार फोन वापरायची अक्कल नाही तर फोनच वापरू नये माणसाने. आणि मग हनी चालत हो हना तर. आपल्या वेळेचा खूप चांगला असा उपयोग करायचा आहे सदुपयोग करायचा आहे आपल्याला वे आपल्याला मिळाल्या वेळेचा.
हॅलो.
हा येतोय का आवाज.
दुसऱ्याच कोणाचा आवाज येत होता लेडीज.
हा नाही नाही माझ्याकडनं एक व्हिडिओ स्टार्ट झालता.
ओके ओके हा हा.
बुक रीडिंगचा.
अच्छा!
हम्म हम्. मग कााजून.
आज काय स्वयंपाकाचा स्पेशल. नाही आज अमोश आहे ना आज तर उलट जास्त. पण झालं माझ देवपूजा वगैरे झाली कपडे झाले आता. फारशीच पुसत होते.
अच्छा!
आज काही जास्त साफसफ. उपाय नाही करायची गरज पडली कारण मी आता मागच्याच आठवड्यात शिफ्ट झाली आहे मग सगळं. लेलं फॅन वगैरे पुसलेलेच आहेत.
हो हो.
खिडक्या पुसली ग.
फर्निचर झालं चालू.
नाही माप घेऊन गेले काल ते ना भरे कटई वगैरे बाहेरच. करून आणतील अग इकड खूप घाण होते ना घरात काम करायचं म्हटलं की.
आणि नाही ग नवीन कलर दिला ना मग अजून धूळ बसून बचावर तेच तुला विचारत होते.
त्यांना म्हटलं. आणलं तर तिकडच तयार करून आणा इथं फक्त फिटिंग करा.
हो कारण मग सगळं ते कलर वगैरे डस्ट उडणार त्यांच्यावर. आणि किती साफ केलंच तरी ते दिसतच नंतर. मस्त ना आता नवीन नवीन सगळं छान हो. मी ह्याला सांगत होती. म्हणे हे असं असं चालू आहे सगळं फर्निचर कलरिंग वगैरे आता किती सुंदर दिसेल घर. मला पटकन कसा म्हणतोय. म्हणजे तुझा विचार आहे का तिकडं कंप्लीट झालं तर ती एकटीच आहे ना सध्या. तर जायचं वगैरे अरे व्वा म्हटलं बरं झालं आयडिया दिलीस. जायचं तिला पुण्यात भेटता ना आलं मला‌ मी आता तिकडे जाऊन भेटतं हो म्हणे तर हाकेच्या अंतरावर हाय. अरे म्हटलं काय यार तू स्वतः कुठे नेत नाय.
पुढच्या नाही पुढच्या नाही मला वाटतेय सव्वीस सत्तावीस. अठ्ठावीस अशा सुट्ट्या येतात तीन दिवस.
गंमत केली ग त्याला चिडवत होते मी आणि माझ्या डोक्यात. त्यानेच आनंद दिला मी आपली स चर्चा करत होते म्हटलं बघ. हा. आधी एका मैत्रिणीचा फोन आला ना ती बोलत होती एकटीच हाय मी. मला झोप येत नाय रात्री भिती वाटते करमत नाय. आपलं माझी फ्रेंड बघ एवढ्या मोठ्या घरात एकटीच राहते छान. छोट्या भाव आलय का आणि तुला कोण आलय का खायला. त्यांच्यावरून विषय निघालेला अगं रात्री गंमतच झाली. पहा सकाळी काय झालं गरम खूप होतय ना एसी खराब झालाय तर मग मी ते बाहेरची खिडकी ना ओपनच ठेवलेली आणि माझा पाच वासता गजर वाजला त्यांच्यामुळे मी तो गजर बंद करायला आणि म्हटलं उठाव आता पाच वाजले मग लाईट चालू केली आणि त्या किचनच्या साईडने अगं मांजरच येऊन अशी जोरात माझ्याकडे बघायला लागली एवढी टचकली मी म्हणलं अरे हे कुठून आलं कधीच नाही फस्ट टाईम आले हो पण ती पाठिमागच्या साईडने पुढे आली ना आणि मी अशी उभीच हो घड्याळ्या समोर एवढी घाबरले मी जोरात आणि तिला शुकशुक केलं ती परत शरण्या झोपली आतमध्ये तिच्याकडे बेड वर जाऊन बसली का तेव्हा मला किती वाटली नजदीक मारलं शाळा असते ना हिची साडेसहाला जाते ना ती
अच्छा
हा म्हणजे पांच आज कसं याला तिकडे जायचं होतं ना बाहेर तर मला म्हणे मला पाच वाजता उठव सकाळी ट्रेन ला खूप गर्दी असते गं तर मी शंभ ईला शाळेत सोडून मी तसंच जाईन पग कसलं काय स्वतः उठलं नाही तरी पण उठते मी साडेपाच पर्यंत मग थोडं बसायचं चहा प्यायचा मग टिफिन बनवायचा तिचा ती मॅडम आधीच रात्री ऑर्डर देते मला
काय बनवायचंय
हा
आता मला टेन्शन नाही आहे सध्या हर्शूला हारशूचं स्कूलमध्ये
हो ना स्कूल मध्ये ना किती मस्त ना तेव पण विषय म सकत सकाळी काढला मी म्हटलं बघ ना त्याच किती मस्त झालं एवढा जोरा फासत होता मी म्हटलं हसतयस का आग सगळ्यात मोठं आईचं टेन्शन गेलं ना टिफिनच
आणि व वेन म्हणजे खातात ग ते सगळं आपल्या इथे नाटक करतात जे असेल ते
हो मग मी हेच त्याला म्हणाली सकाळी पण हे एक चांगलं आहे कारण पोळी भाजी दिली स्कूलने तरी ते मुलं मुद्दाम म्हणजे काईन बोलता खाणारच
हम्म
तर ते पण बरोबर आहे म्हटलं मग नाही तर घरी
मॅम फिरतच असतात ना कंपल्सरीच असतात ते
हम् मला तर हर्षजी खूप आठवण येते काय माहिती त्या दिवशी मी मागे एकदा स्टेटस ठेवलेला कोणी म्हणजे अननोन होतं म्हणजे हलकी हलकी ओळख एक अशीच फ्रेंड आहे ती म्हणे अ तिला वाटलं काय म्हणजे मलाच झालायं हा मुलगा कधी झालायं खूप वर्षांनी तिने फोन केला म्हणजे मी तिकडे राहायची ना आधी तिकडची फ्रेंड म्हण लागा आता जस्ट झालाय म्हटलं डायरेक्ट स्टेटस ठेवलाय
तु कती
त म्हटली असेल बर रेडीमेड एवढा भेटलं तुला
अ हो माझी हसत होती ना
हा हा
हिला राग आला तर मला बोलते काय का मम्ममी काय आहे इकडे ते तेच ते तरच ठेवलं म्हटलं नाही काय नाही नाही बड्डे मडडे आहे का त्याच अगं म्हटलं नाही ग मला सहज आठवण आली त्याची म्हणून मी व अच्छा आ मला वाटलं बड्डे असेल तर माणूस स्टेटस्ट नव्हतो ना हल्ली विना करून कशाला कोण काय ठेवेल
हम्म
मी म्हटलं जर डिलीट केलास तर बघ हो ती डिलीट करते अग रागाने शी आणि हो आमचे आमचे जुने फोटो आहेत ना तर आता समजा आम्ही दोघांनी काढलेले असतील ना होतेच म्हणजे तर तिला माझा राग या्यायचा तर ती ना त्याच्यावर ते अ काय असत ना मोबाईल मध्येच ते रबरने माझा फेस वर पूर्ण कलरिंग करून सोडून द्यायची हे आम्हाला खूप न तर कळाल्या हो आणि एवढं हसत होत आम्ही मग हनी म्हणाले असं का करतेस ग मला आवडत नाही तुमच्या बाजूला तुमच्या बाजूला फक्त मीच पाहिजे असते मम्मी नको हो अग किंवा मग डायरेक्ट डिलीट फोटो आणि हे आमच्या लवकर लक्षात नाही आलं खूप उशीरा लक्षात आला आमच्या अशी आगाव आहे
मुली जाम क्लोज असतात ना पप्पांच्या
मग रडू लगेच येतं तिला बापरे गंगा जमुनात थोडं का बोललं की खूप रडते त
हम्म हम्म हम्म.
कोणी काय बोलतच नाही तिचा काहीच त्रास नाहीये. पण चुकून समजा काही बोलल ना कशावरून पण मन खूप रडते आणि आता लाचते समोर रडायला कोपऱ्यात जाईल आतमध्ये बाहेर कुठेतरी किंवा हळूच डोळ्यातलं पाणी पुसेल मग कस तरी वाटतं आपल्याला मुलं रडली तर. असं नाही बर. अशी गन बाबा. बाकी काय म्हणते अजून?
काय नाय ग. निवांत चाललेत काम करमत नाहीे पण ह्या ऊना न का काय माहिती? असं उदास उदास वाटतंय थोडस गरमी पण होऊन एवढं.
ऊन आहे आणि कस घरात कोण नाही ना आता.
हम्म काय काम तरी किती करणार आपण. घरातले.
तासाभरात होऊन जातात ग सकाळ संध्याकाळ तासाभरात काम होऊन जातात
आता आज मला बरच बाहेर जायचंय पण ऊन एवढं आहे ना ते पण इच्छा होत नाही जायची मार्केटला त्याचा एक ड्रेस राहिलय एक आणायचा हाऊस ड्रेसचा कलर नव्हता ना माहिती.
हा हा हा.
व वेग राहिलाय पापड बनवायला टाकलेले ते आणायचे राहिलेत.
कसले पापड?
उडदाचे.
अच्छा कसे किलोत तिकडे? गावी ऐंशी.
हो काय.
हो पण इतके सुंदर बनवून दिलेत ना ग, काय सांगू तुला.
हो हे पण म्हणल्या बाई त्या काकू की छान देतायेत म्हणूनच मी टाकले मग बनवायला.